हॅलो? हॅलो? हॅलो?
हॅलो?
अग कवापसन हॅलो हॅलो म्हणाल
अगदी मी तुला मेसेज करालतो, फोन उचल की म्हणून
झोपल्यास का?
अ झोप लय म्हणजे कनी, ते रजिस्ट्रेशन करालतो झालं पण नाही.
का?
्यायचं नाही आहे ना वच्यावर
हम्म. काय झालं ना,
ते मी कितीदा, शंभर वेळच करून बघालोय ते- कुड टॅक्सिस् फाईल डिलीटेड मूड अस काय तर वेगळंच सांगा लय, म्हणजे तिथं तीन एक स्क्रीनशॉट- एक माझा फोटो आणि एक अ रजिस्ट्रेशन टाकायचं- हा ते सगळं ते तीन टाकलो, काय दोनशे एम बी अगं तुला ते स्क्रीनशॉट मारून मार मारून जरा कमी होईल म्हटलं, केली ती काय हो मग आणि कमप्रेस केलो जाऊन तिकडं ते झालं सगळ ते रामायण झाले, तोपर्यंत ते म्हणाले फाईलं फाईल तुमच एकतर मूव आहे, डिलीट आहे किंवा कायतरी एडिटेड आहे अस काय तर म्हणाल,
ह
मग ते घेणा झालय.
म?
मग त्यांना सांगितलं काय असं असं व्हायले ते म्हणाला- एक तासान ट्राय करा, डॉक्टर -
म कर की एक तासा नंतर.
अगं मी आता एवढ्यांदा केलो, माहिती आहे झिट आला मला ते हे टाकून, टाकून माझा ऍड्रेस टाकून, टाकून- एवढा मोठ्याचा मोठा ऍड्रेस. बघ की, आधी सांगले त नव्हत, मी एक एक तुला सांगू एक दहा पंधरा वेळा तर ते भरलो फॉर्म. ह भरणते
अग एकदा दोनंद झालं नाही, की त्यांना क सांगायचं ना?
अगं मला वाटलं माझंच काय तरी चुकालय, असं वाटलं ग मग मी लयदा ट्राय केलं. शेवटी होईना, ते सगळं एकदा लास्टला एकद सगळं बरोबर केलं. तर मला म्हणतोय, सगळ्या बॅकग्राउंड बॅकग्राउंड ऍप घालवा आणि मग ट्राय करा, ते पण कोरून एकदा बघितलो, तरी पण तसच यायलंय.
मग तो काही त्यांचा प्रॉब्लेम नाही, तुझा प्रॉब्लेम आहे. सारखं सारखं करून डेटा तिथला केअर किंवा फेज होत नाही. थोड्या वेळाने ट्राय करायचं, थांबून जरा.
मला पटकन केलं असत तर माझ वीस तारखेची लास्ट डेट आहे
आज किती दोन दिवसाच आहेत
आणि विसरलो होत मी
असं कस विसरतील पन्नास तीस हजार बदल्यास आणि अठरा आणि क
बाई माझं काय सांगता येत नाही मी विसरतो कायली मी मला पण विसरू शकते थोड्या दिवस
ह
का कर
काय नाही आता जेव अमजोलीच सकाळी फोण आलता तुझ मेसेज हम्
मला आता मेसेज मी तिला पण केला मेसेज केलतो ऑनलाईन ह काय म्हला
हम्म
मग ती म्हंटली हा कर आता फोन असं म्हंटलेली तोपर्यंत तुला गेलो
का करिक नटला
आ तुझ्या बरोबर दहा मिनटं बोलायला लागनार मला
हम्म तोपर्यंत त्यांचा पप्पा येतरी बस
अ अगं मी काय म्हणाल तो मला मम्मीला सू तू आपण लई लामच्या रूटने गेलतो ग बाई बक्ती की त्या वाडी
होयस त मग मी तुला सांगाल त तर माझं होतं बाय ते रस्ता साक्षी न गुगल मॅप लावलेली मी सांगाल तो नाही शिरूर कडन आपल्याला लई लांब पडतय लई लांब पडतेय परवा मी आणि आई गेल तो का नाही आम्ही पंचवीस मिनिटात पोहोचलेलो
वीस मिनिटात पोहोचून तुला माहितय माझी ब फक्त सत्तर म्हणजे शंभर टक्के सत्तर टक्के शिल्लक आहे
मग ते सांगून साक्षी ना एवढं लावून आणि तिने सांगाल साक्षी काय म्हणा नाही मी साक्षीला म्हणलो का एवढ्या लामण कशालाल्याच तर म्हणाल्या की आम्ही हाच रस्त्याने येतोय कायमच
तू तिला गाडीवर न उतरवायला पाहिजे हो तू पहिला तुझ अंदा ये तुझ्या तुझ्याच
आणि मी अ आणि अंजली येेताना म्हणाल तू पण ग आपण ह्याच गेलोज न होतो या रस्त्याने गेलोज नव्हतो
हे तर फक्त तुला सांगतोय तुला सांगू आमच्या इथनं गेलं ना फक्त टाकवडे शिरडून
होय मग पर वाम आपण गेलतोस की टाकवडे शिरडू कुरुंदवाड पर मी होग हम्म पंचवीस दोड पंचवीस मिनटात पोहचलेलो आम्ही
आग आम्ही दॉट वीस मिनिटात पोहोचलोज दॉट वीस मिनिटात
ते अ सकाळी जरा ट्रॅफिक कमी असेल ना फक्त दोन गाव त्यातला त्या टा तेवढे जरा मोठा आहे ते पण बारका असत तर त्या नाही पंधरा मिनिटात पोहोचल
बघकी मी मला तर मला पट्टनच आम्ही एवढ्या लवकर पोहोचलो पण आणि आलो पण
म्हजे परवा आपण एक तासाच्या रस्त्याने गेलतोय एक तास
की एक तासात आपण दीड तासात गेलो हेव काय तेव काय तेव काय ह्यो काय येताना पण आणि वाई वरन सातारा
मग मी सांगाल तू इकडनं जायल नको त तर तू पण तिथं पोहचल्यावर म्हणलीस नाही आम्ही एक एकदा ह्या बाजूून येतो एकदा त्या बाजून येतोय मंदिराच्या त्या बाजू म्हणजे केंद्राकडच्या बाजून आतापर्यंत मी कधीचं गेलो नाही कधीचं
केद्राकडच्या बाजून गेलतो आपण कुठं केंद्राकडच्या बाजूने गेलो नव्हतो आपण अ ह्याज्यातनच गेलो की भक्ती स्टँड पासनच गेलो की बाई पोचताना आपण स्टँडपासूनच पोचलो
नाही पोहोचताना आपण केंद्राकडच्या बाजून आलो तू तू आणि साक्षी केंद्राच्या दारात थांबलेला मी म्हटलो नाही नाही पुढं जायचंय
नाही नाही नाही नाही नाही जाताना आपण बरोबर बाहेरनच गेलो आपण होय बाहेरनच गेलो
फोन करायंच ग शिरोळकडच्या बाजून गेल की त्याच बाजूला येतय इकडं शिरदवाड कडन शिरदवाड कडन आल्यावर त्या बाजूने आणि शिरोळकंड आल्यावर त्या बाजून येत मला मला रस्ता पाठ आहे
नाही ह आपण बघ बघ आपण बघ अ पुढं पुढं मी चाललेलो पुढं चाललेलो मी खरं मग आपण कुठनं गेलो माहित काय नाही पुढं कुठं चाललंस म्हटलीस त्या मेन गेट मधन आत त्या गेलो आणि त्याच्यानंतर गेलो आपण आपलं फक्त डिस्कशन झालता की मी कधी कधी या मार्गाने येत त्या
अगं मला दोन हजार कोटी टक्के गॅरंटी आहे तू केंद्राच्या तिथं वड्याच्या झाडाजवळ तिथपर्यंत लोकेशन आल्यावर तू तिथ थांबलेलीस आणि मग मी म्हणलो अगं इथंन नाही पुढंन आत जायचा मग आपण पुढं गेलतो
आपण भक्ती पार्क कुठे गेलो आपण गेलो डायरेक्ट गाडी पार्क केलो पहिला
अगं आत गेलीच नव्हतीस आत गेलीच नव्हतीस तू खरं तू आत जिथनं मी म्हणलो पुढं जायचंय मग आपण पुढं आलो आणि आत गेलो मग डायरेक्ट पोस्ट त्या रुग्णालयाच्या समोर गाडी लावलो शिरोळ कडन आल्यावर आपण मंदिराच्या बाजूने येतच नाही कधीच शिरोळ नदीच्या त्या कळलं त्या बाजूला हा य अरे होयच की कमानीतन आत गेल तो मी काय ते म्हणना झालोय. कमानीतनच आत गेलतो खरं आपण अ या बाजून डाव्या बाजून आले असणार बरोबर कमानीच्या त्या बाजून आलेस ना पहिला तुला पला पहिला तुला दत्तगुरूंचं मंदिर लागलं मग पुढं केंद्र लागलं
आणि मग त्यातल्या पण मधल्या रस्त्याने गेलतो अलिकडच ते एक छोटा बोळ आहे जो बंद केलाय बग
हा गेट गेट बंद करत्यात ते
नाही नाही असा रस्ता आला आता ह्यो आता आपण आता आत गेलेला रस्ता क नई पुढन आम्ही आम्ही पुढे गेलो सिमेंट रोडला तिथंन अ स्ट्रेट तो रोड संपला ना एक असा बंद केलेला रस्ता आहे तिथंनच खाली घातलो टू व्हीलर जात्या फक्त तिथनं तिथनं खाली घातलो ते म्हणजे आमचं तो हा काय अं बस स्टॉपचा एरिया होता ना तो सगळा स्किप झाला पुढनं यायचा आम्ही मधनं घातलो त्यामुळे डायरेक्ट दारात गेलो.
तेच ठेवूया परवा आपण लई फिरून आणलतो आणि रस्ता ते हाइवे ह मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेलो.
अगं बाई कुठं जांबळी, नांदणी, शिरोळ, च
आणि मी येताना म्हणलो पण येताना म्हणलो तर आपण या बाजूना जाऊया काय? तर म्हण तुम्ही सगळे म्हणला नको नको आलोय तीकडनं गप जाऊया रस्ता चुकल. आणि मी तेव्हा तुम्ही तू आणि साक ते म्हणला नको आलोय तिकडनं गप जाऊया हायवे हाय ठीक हाय चला म्हटलं.
अ आज आम्ही लई लई कमी वेळात मम्मीला सोडून आलो मी.
होय ग परवा मी
आणि एकटा येताना तरी एकटा येताना तरी स्वाय सुट, स्वाय सुट, स्वाय सुट ये
तेच की प मे गारवा घेऊन गेल्यावर पण गे लवकर गेलतो आणि ते अंजली सोबत गेल्यावर पण लई लवकर पोहोचल्यालो.
तेच की साक्षीला दोनचं कानाखाली लावाला पाहिजेत कुठलं मॅप ते बंद कर हेंदऱ्या. असं म्हणालती अगं मी पण तुला सांगतो हेज्या आधी पण गेलतो कनि हितनं जातोय ग महा चका चौकात
हा अगं तिकंड ते हा कोरोचितन पण रस्ता हाय. कर ती शिरोळ मार्गे कधीच जायला लागत नाय अंजलीला घेतल्यावर मी को काय इकडे आलो नव्हतो माहाजता चौ हो कात मी तिकंडच गेलतो शरद कॉलेज पसनं. शरद कॉलेज पसनं आत गेयला की तो उकीरडा येतोय मोठा उकी हा तीच की कुठनं तिसरीे कंडच न्हेली.
होय साक्षी हिकंड चला तिकंड चला हिकंड म्हणत कने गाव फिरवून न्हेल्या.
आणि आज तुला जाताना त्यो मोठा उकीरडा लागला असल न्हवं. कचऱ्याचा ढीक ग त्यो टाकोड्यातला. टाकोड्यात एंटर केल्या गेल्या त्यो कचऱ्याचा मोठा एस आय टी कॉलेजच्या बाजूला लाग हा. नवीन नाही जुने इंजिनिअरिंग कॉलेज
तिकडे गेलोच नाई ग आम्ही एस आय टी कड कशाला जाऊ आम्ही? एस आय टी कडे कशाला जाऊ भक्ते आम्ही? आम्ही हितनं महासत्ता चौक हाय कनि तिथं मारुतीचं मंदिर हाय ते एक वेटाळा घाटलेला मारुती मंदिर
तु तिकड तुमच्या काकांच्या घरा कंड गेलीत.
हा तिथनं आता तिकडं आणि माघ कशाला जाऊ आम्ही.
हा नाही इकंड पण तो तेवढंच जवळ आम्हाला इकंड अ अ प शापूरमधनं डायरेक्ट य आय टी लाग
हा तुम्हाला ते लागतय गं बिग बाजारच्या पण मागं हाय तिकडे एस आय टी उलटं तिकडे कशाला ये आम्ही डायरेक्ट आमचं ते मारुती मंदिर पसनं खाली
ते दोन्ही रस्त्या समोर एकाच ठि
हो. मम्मी एक म्हणालती विठ्ठल मंदिर पण.
फक्त टाकोड आहे शिरडून हा. परवा मी कुरुंदवाडा तच गेलतो त्यामुळेग पुढं गेलो नाही ना.
कुरुंदवड नंतर मग वाडी.
हम्म तीच तिथन किती पाच मिनट.
आ हम्म. तेच कि नंतर साक्षीला असं मनातल्या मनात एवढ्या शीव्या घात ल्या म्हटलं कुठल्या रोडन येती? अगं तुला काय सांगतो तुला माहितीय मी आल्यावर माझं चार्जिंग बघितल. आणि चार्जिंग बघितलो आमचं तर सत्तर टक्के उरलेला आणि तिथन आपण जव्हा तेव्हा जाऊन आलो तेव्हा दहा का वीस टक्के पण उरलं नव्हतं माझं चार्जिंग
आणि तरी पण आ मी म्हणलो अग साक्षी कुठण तर आ